हॅलो हॅलो आवाज येतो येतोय काय?
हॅलो
हॅलो
हा आवाज हा यालाय यालाय माझ येतोय काय?
आवाज यालागलाय तुझा. मग काय जाऊन आलीस देवाला? काय नाही बाई आताच आताच जेवलो.
हा काय ऊन हाय ग बाई बाहेर
होय तेच म्हणलं मी मुलासनी पण घेवून गेलतिस त्यातच
होय पोरासनी घेऊन गेलतो उन्हान फुर फुर झालं बाई नको नको झालं.
त्या गर्दीत एवढं लाईनीला म मुक दर्शन घ्यायचं ना.
काय आता आत गेल्यानंतर लाईन मध्ये आत गेल्यानंतर लईच गर्दी व्हाला लागली ग. नंतर नंतर आणि पुढं जाऊन बघतो तर आ आग आग आग आग गं काय इचारूच नकोस, गर्दीच्या मदी बरोबर आडक हो, ना माग ना पुढं जायाय येईना
मधीच आडकला अग काय कळत कळणाचं नेमकं काय झालं म्हटलं आता आसल चालवलोय कमीत कमी चार तास लाईनीत थांबलेलो आगं.
थांबली
होय बरोबर चार तास लागले बघ.
हा देव तेच ग देवाला दर्शन घडवून घ्यायचंच होत ग तुमच्याकडन. असूदे जेवलो बाई
काय म्हटलीस?
होय आणि प्रसाद पण भेटला आम्हाला.
असतंय तिथं मागितल्यावर
होय होय. खिर भात होता खिरभात. आज आज काय तर ते म्हणजे हीची कस आपली पौर्णिमा आहे म्हणून त्यांनी केलता.
मला शिजवा नाही बर सगळंच घडल बग. झालं प्रसाद झाला.
काय गो बाई खरं लई गर्दी गो लई गर्दी लई पब्लिक हाय. लई पब्लिक आहे असं, म्हणजे तू स्वतः नाही चालायचं आपला आपण न्ह्या लागल्यात बघ.
हा.
एवढी गर्दी आहे. म्हणजे चलायचं नाही आप पण माण नेत्यांत आपल्याला ऑटोमॅटिकली ढकलं ढकलं ढकलंत. खरं पोरांच लय हाल होतेय गं बाई काक तरी नशीब
कसं उभीनं हे होतय. आणि गर्मीचा जरासं त्रास हो
तरी नशीब, भाऊ आलता बाई माझा योगायोग तो बी भेटला तिथच.
होय गं गाट पडला. मला पण काल दिसला होता.
मग म्हंटलं बाबा हिला हिला एवढं घे म्हटलं बारकीला मी मोठीला घेतो. मग त्यानं आखी रांग बारकीला घेतली अगं काखत मधी मधी जरा जरा खाली सोडून
ताई बघ की किती भारी आहे सगळं जुळून आलंय.
नाही एवढं मात्र खरं योगायोगानं सगळंच जुळलं टायमिंगा बी मॅच झाल्या. टाइमात तालाव बी एक
अर सगळी कडनं साथ मिळाली भारी. प्रसाद कारणन की, ज्योतीबावर प्रसाद नसतोय ना.
अ नाही आज काय वेगळी म्हणजे कुठली मोठी पौर्णिमा हाय कणी, त्याच्यामुळे पब्लिक पण लई नाही म्हणजे आज संध्याकाळी बात हो आज पौर्णिमा हाय.
नाही माझे पण लक्षच नाही गं माझं कॅलेंडर नाही बघ. म्हणजे मध ते राहायला आले त्याच्यामुळे कॅलेंडर घ्याय नाही गं. ते बिरबर पौर्णिमे ते मला केंद्रात सांगितलेलीस नई. जरा तरी सत्यनारायणची पूजा करायची बारा पूजा.
हा हा.
ह्या कणी एकदम सोपे हायत. एक पुस्तक असतय. पुस्तकी करायच. सत्यनारायणच पुस्तक असतय, किती पाच धडे असतात ती पाच पाठ्य असत्यात फक्त ते विधीप्रमाण तीन सुपार्या एक चौरंग अथरायचं. चौरंग्याला हा आंब्याचे ढाळे नाहीतर कर्दळी बांधायची. सत्यनारायणचे एक फोटो ठेव्हायचा. का? मधे कलेश ठेवायच कल तांदूळ ठेवायचें सव्वा लो त्यात श्रीकृष्ण खेळवतात. आणि पुढं तिन पाण्यात धून धून पाण्या- आणि? ह- तुला सांगतो तीन सुपाऱ्या आणि त्याला तीन त्या पुस्तकात सगळं लिहिलेलं
हा हा.
सांगतो म्हणजे सांग कर आणि अ अ ते तीन पुस्तक आणि फ दुसरं काय करायच? आनी मग फक्त शिरा एक वाटीभर शिरा केलीस तरी म - म्हणजे शिरा करून दाखवाय हा कायच करायचं ना जमनीवर असं बारा पौर्णिला म्हणजे संध्याकाळचं तवा आपल्या संध्याकाळी आली ता ना तर उद्या सकाळी पूजा ह नाही तर संध्याकाळी लागेलं, सकाळी लागले- ते तर संध्याकाळची पूजा केली तरी पण चालते. आणि पुस्तक वाचायला काय येत अर्धा- तासच जातय आनी आरती करून. ह म ते मध्य म्ह त्यात वर्षा किंवा बारा उद्या करायच पण सगळं आपल्या हेज देण्या पण अस त काय पण असु देत.... सगळ्यांतन बाहेर पडते. ते आता आज मला माहित - तुम्ही मला म्हणजे आ केंद्राची सेवा आहे ती- माझ्या घडली ती मग देऊण काय त्यात ना परीक्षा घ मग मी तीन पूजा घातल्यायत्या तर तसं काय ठेवलं नाही उलट खळदीेत आला सोप दि ते असं काही नाही कोणीच्या लगाने म्हणजे झालं आता माझी आधी करायची इच्छा आहे
मग त्याच्यासाठी काय उपवास वगैरे? काय पकडावं लाग-
तर असं काय कर नाही तुमला देेऊ पास झाला फेल होत नाही. आता आपण भक्तीप्रमाणे केलं. तेवढं बास
अ कारण कसं आहे मला ना उपवास धरलं काही माझं डोकं गरगराय लागतय अगं.
केलं तरी चालतय आ पण जे ते केलं कनी पूजा. किती समाधान तरवटत लकां सांगून आणि त्या हैदतना आपण बाहेर पडत जातो प्रत्येकांग जर सगळे उज्या मारगज सत्यनारायण पूजा धरल म्हणजे देवी लक्ष्मी. वास आपल्या घरावर होते. लक्ष्मीचार्य हा म्हणजे आम्हाला सगळं ते केंद्रात समजावून सांगितलेली नाही त्यावेळीस. ते कसून माझ्या हातन तीनच झाल्या. भजन टम आहे आता मी पुन्हा अ करायचं म्हणाले ते
हम्म हम्म.
काही पौर्णिमा गेली पुढच्या पौर्णिमापासून करायचं मग. अ ते म लाहणार पण श्रावणात भारजी आगारोधतात त्या आत आपण भाजी बुनवू करतो का तूज्या मी तुला फोटो पाठवतो तुला अ भर्जी ल करण्या आपण स्वत त केलेलं समाधान सगळ जे भाजी व असते ते त्या पुस्तकात आहे. ते आणि. स्वतः पून बकी पूजेवर भारी वारते सगळं स्वतः आणि स्वतः गेलेलं फ स्वतःला मिळते असं सांगितलं म्हजी पिक आणि एकदम स्ोपीया त्या सगळं त्या पुस्तकात घे. तू जरी म्हहिली तरी का पण ईथे. केंद्रात आलीस का नाही, आपण पुस्तक अनु यात ग.
नाई असेल सोड भत्ती देवाची. करल तेवढी कमीच आहे.
मला तर आवडते सुख खा.
नाई मला. पण आवडत स स तरी कधी कधी ना म्हसरून वगैरे चालत देवाच.
त्या त्याच पाराय केलं, बाड दिवसाच छान झालत्ये पण पारायण म्हणजे अ आ पारायण केल्या, तस आठ दिवस थांबू ल्याल पण म्हणजे, आठ दिवस केल पारायण. काल पाारयला बसलो आणि जवढ्यात, आमच्या आजू सासू वार चुलत आजासूसू वारल्या मग विटालं कीग. हम्म विटाळ्याच मग कसं करायच. मग तरीपण काय मानस बई गेली सगळी जे ते सांगतो म ते विनंडीत पडूद्यायचं नसते, थंडीत पडूद्यायचं नसते. मला आपण ते, जीवाला कोणत्या वेळी. ठेवाय नुसते कोण तरी ऊन वाचून जायचं असते मग ते आमच्या कोण वाचणार माझे दोन सच झालते सहा दिवस नाही टाळबिटाळ कही नाही म्हणला तो मला.
हम्म.
त्या मग वाचलंच. होय की ह वाचल तस समाधान म्हटलं, केलं मी वाचल आणि ते सू स्वामीना पुलीचा निघ आवडते पोळ्या केल्या
जर अस पोळी बेसनच लाडु ते आवडते नाय. हो.
स्वामींच्या प्रसादाला वांगाची भाजी किंवा चवळी चवळीची पण आवड
बोला की होय चवळीचे भाजी बटाट्याची जास्त आवडते ना कांद कांदा भजी आणि बट पिवळ्या बट्याट्याची भाजी आवडते मला जास
हा म असं म्हणतात ना म्हणजे मी माझ्या नीउद्याला तेवढ्यासाठीच केली चवळी केलती चवळीची भाजी म चवळी ह्याच्या वेळेस पुळीचं जेवण केलंत उद्यापन ना.
हा हा.
मग पोळी बटाट्याची भाजी परत आपलं पाप पड भज्जी कांदे भजी आणि मसाले भात हा लोणचं आंब्याच. हे सगळं लावलेलं बध आत.
हा खीर हा हा खीर च आवडतं त्याला खीर खीर आवडत्या आणि बटाट भाजी कांदाभजी पोळी सगळं पिवळ पिवळ जास्त आवडतं बघ. त्याला अळंबी लय आवडत्यात हां स्वामींना. मला तेवढं पनीर ठेवून दे.
आणि काय म्हणतेच निवांत आहेस.
मला कुठ कामावर आता जायचं आहे तीन ला मी म्हणल तुला कॉल तर केला.
नाई बरं झालं खर बोलनं कुठ आल्यात इकडं.
तर तू आली असतीस तर मला बरं वाटल असत आज समाधान म्हणजे एकत्र राहिलो असतो सगळी. तरीपण गेलीस गडबडीनं. धावपळ होत गेली.
नेक्स्ट टाईमाला येते घे नक्की. ये त्यावेेळेस म आपण म निवांत वेळ घालवूया कुठेतरी फिराय जाऊया.
हं आता अशी चांगली ट्रिप काढायची, आता चांगली ट्रिप काढायची अनेक काडली तर आणि थोड दिवस म्हणजे अक्कलकोट, गाणगापूर, खिद्रापूर ट्रिप काढायची.
चालतंय खरं.
तस करायचं.
के मॅडम काढूया ना, जाऊया ना, चालेल आणि मग
आणि काय म्हणतेस म जेवलीस
जेवलो नाही तर, जेवून पाणी खालच पाणी भरलं.
हं.
मग आडवो पडायचं म्हणल, तर आज काय पडायला मिळतं नाही.
जरा पड बाई कंबर सरळ केलेली बरी बाई आ
होय पाण्यामुळे आस थांबलं गं जरास.
हां हां.
एक तास येत्याचं. ते एक आल की एक आर्धा तास जेऊन भांडी काय संद्याकाळी गसतोय साला. झोपतोय चांगलं बाई, काय भायचं आत कुकर लावला तर बाहेर ते भांडी गासुन देत्यात माझी.
ते बी हाय. चल खरं.
मोठी गडबड गडबड काय करत बसत नाय दुपारी भांडी घासू संद्याकाळी घासू.
ओके आणि राव जरासं आवरते मी पण आणि जरासं आढवी होते, ओके हा हा हा.